हॅलो
हा आवाज येतोय ना पूर्ण
आवाज येतोय तुम्हाला येतोय का
हा येतो येतो
ह
किती टास्क पूर्ण केले
हॅलो
किती टास्क पूर्ण केले
मी होय वीस
वीस झाले का वीस प्लस आहे का वीस बाकी क आजल
हम्म बाकी
अच्छा काही इश्यू आला का नेटवर्कमध्येध
नेटवर्कमध्येध इशू तर येतच होता बघूया आता काय होत तुमचे किती टास्क झालेत
माझे पंचवीस कंप्लीट झाले सव्वीस व चालू आहे आता
विसावर चालू आहे हो ह ठीक आहे ठीक आहे हां कुठून बोलताय दादा तुम्ही हा तेच विचारते मी तुम्ही कोणते संभाजीनगर वरून बोलताय तुमच्या भाषेवरून कळलं की तुम्ही महाराष्ट्रातला एका कुठला तरी खूप रयत्नीच ते
कोपरा नाही आम्ही मराठवाड्यातलाही
हा मराठवाडा ह्
तुम्ही
मी कोल्हापूर दक्षिण टोप
दक्षिण टोक अच्छा दक्षिण टोक मध्ये काय मग फिरायसारखं?
फिरायलासारखं इथं भरपूर हाय. ह आला तर दिवस पुरणार नाही एक महिना तर कमप्लिटली.
नैसर्गिक वातावरण आहे का, की कंपनी इलाका हाय?
हा वातावरण नैसर्गिक आहे, कोल्हापूरचं आंबाबाईचं मंदिर. रंकाळा. शाहू पॅलेस, भरपूर काही काही बघण्यासारखं हाय. आमची खासियत म्हणजे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर.
हा.
अ त्याला चारी बाजून दरवाजे आहेत ते. तुम्ही कधी आलाय का कोल्हापूरला?
नाही, मी महाराष्ट्र सोडून मी ऑल इंडिया फिरेल.
का ओ?
ह मी बॉर्डरला जाऊन येेले.
होय.
ह हा पण महाराष्ट्रात नाही फिरेल. मी सध्या हॉटेल चालवतो.
हॉटेल चालवत आहे ह.
हां.
हॉटेल कुठं आहे तुमचं?
माझी जळगाव हायवे संभाजीनगर रोड ला.
अ कोणतं हॉटेल?
हॉटेल विधाता.
हॉटेल विधाता, नेमकं लोकेशन पॉइंट काय येतोय?
नेमकं लोकेशन पॉइंट असं आहे की संभाजीनगरहून आपण जळगाव हायवे ला लागलो की फुलंब्री तालुका लागतो त्याच्यानंतर जेेत सिल्लोड तालुका लागतो
हां.
या दोन्हीच्या सेंटरमध्ये एकझिट.
हो ते, जवळपास तुमच्या तिथं बस स्थानक आहे का?
बस स्थानक म्हणजे, इथून अठरा किलोमीटर फुलंबी बस स्थानक आहे आन सिल्लोड बस साणेकडून पंचवीस किलोमीटर.
हा मग तुम्ही जिथं हॉटेल घातलाय तिथं. काय असं मेन सिटी आहे, कि गाव आहे?
माझ्या हॉटेलला लागून अजंटा लेणी लागते.
अजिंठा वेरोळच्या लेण्या लागतयत.
हा. म्हणजे जेवढे बी बाहेरचे टुरिस्ट लोक आहे.
हा
बाहेर राज्यातले.
हां.
ते पूर्ण लोक येणारे जाणारे पूर्ण ह्याच रूट नाही.
ह्याच रूट न येतात जातात
हा त्यामुळे माझ्या हॉटेलला चांगलं मार्केट हे.
मार्केट चांगला हाय. अ स्पेशल डिश काय काय असते?
विशेष म्हणजे मराठवाड्यामधून आपल्याला चांगलेच कस्टंबर आहे.
हम्म.
बाहेरचे, बाहेरचे कमी आहे पण मग मराठवाड्यातले आपले जवळचे आसपासचे. खेडे पाडे सगळे लागून आहे माझ्या हॉटेलला.
हां.
आता माझ्या तालुक्यामध्ये जे येत समजा. छत्तीस गाव आहे छत्तीस गावाचे पूर्ण तालुक गाव जे इथं पूर्ण माझ्या हॉटेलला.
ह.
इन्व्हाइट करतच हा भेट दताच त्याच्यानंतर सिल्लोड. तालुका म्हणे मोठे एरियाो तालुका. वी म्हनाला तालुका आहे पण म जिल्ह्याच्या लेवलचा गावी.
होय.
त्या तालुक्याला बावनखेडे.
बावन्न खेडे.
हा तर ते पण पूर्ण माझ्या हॉटेलला भेट देतात.
हम्म बेनिफिट भरपूर होत असणार्याच आहे.
हा होटल पण मोठी ना. होटल पण मोठे आहे ना.
हा हा.
तीन एकरची हॉटेल आहे ना.
हा एकटे मॅनेजमेंट करताय की सोपतील आणि कोण आहे.
नाही मीस होताही.
ह ओनर तुम्ही स्वतः आहे.
हाव.
हम् पार्टनरशिपमध्ये नाही.
नाही मी स्वतः जे तर पहिल्यापासून माझा छंद होता की मी लहानपणापासून मी हॉटेलमध्येच. काम केलं. हॉटेलमध्ये समजा पूर्ण माझं शिक्षण बी हॉटेल लाईनमध्येध्येच झालंय माझं. आणि हॉटेल मॅनेजमेंट केलं मी. हॉटेल मॅनेजमें केलं ना.
कोणत्या कॉलेजमधून?
पुणे कॉलेज मधून पुण्याला होतो मी तीन महिने तीन महिन्याच्या नंतर मी जे. तर दुबई गेलतो तीन वर्षासाठी.
दुबई रिटर्न आहात.
हो.
हम्म. मग तुम्हाला काय अनुभव आला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये. शिकत असताना शिकत असताना काय अनुभव आला काय नवीन एखादा.
शिकत असताना अनुभवा अस आला की जवळजवळ. आपण शरीराची किती स्वच्छता ठेवू शकतो आपण. आपल्या परिसराची किती स्वच्छता ठेवू शकतो आपल्या डिश मध काही. घाण वस्तू जाऊ शकते का नाही जाऊ शकते आप आपण जे नजर अंदाज करतो आपण जेवण करतोय पण मग त्याच्यामध्ये काही दुसरं मिलावट आहे का?
ते पूर्ण मला कॅल्क्युलेशन आहे त्याचं. मी सुगंध घेतल्याबरोबर आणि नजर मारल्याबरोबर मी सांगू शकतो. त पी एचच्या ममध्येे असा प्रॉब्लेमही.
छानच तुम्ही तुमच्या हॉटेल मध्ये काय काय बनवताय.
माझे हॉटेलचे य व्हेज नॉन व्हेज प्लस बारी.
वेज नॉन वेज प्लस बारा आहे.
हा फॅमिली फंक्शन वेगळं आहे बडिअर बार वेगळं आहे त्याच्यानंतर. तर छोटाले बाळ जे ना खेळणारे. त्यांचं सेक्शन वेगळं आहे.
नाही. तुमच्याकडें ते- हा. तुमच्याकडे ते लायसन पण असते काय? बीअ र बारच?
हो. माझ्याकडें बिअर बारचं लायसन ए, त्याच्यानंतर- रेस्टॉरंटच लायसनए.
हा. मग ते तुम्ही कसं काढल लायसन?
हे गव्हर्मेंट मार्फत.
हा हा. त्याला किती खर्च आला होता?
मला रेस्टॉरंटच- लायसन्स काढायला मला येईलये जवळ जवळ समजा बारा लाख रुपये- कर्चं. आणि त्याच्यानंतर बीअर बार चा लायसन्स काढायला येयेलए मला शहात्तर लाख रुपये खर्च.
बाप रे! भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट केलाय की.
मग पूर्ण लाईफ लावून दिली ना मी? त्याच्यामधी.
होय.
हा‌. कारण ज्या वेळेस मी दुबईला शिकायलं होतं त्यावेळे मला पेमेंट बी चांगल होतं, शिक्षण बी चांगलं होतं.
हम्म.
आत्ताच आपल्या भारताच्या पैशाला समजा दुबईला काही व्हॅल्यू नाही पण दुबईच्या पैशाला जास्त व्हॅल्यू आहे. त्या हिशोबानं, आता मला तिकडं तीन वर्षे होतो मी तर मला ऐंशी हजार रुपये पर महिना होता
हा, किती होत?
ऐंशी हजार रुपये पर महिना.
ऐंशी हजार रुपये पर महिना दुबईमध्ये.
दुबईमध्ये.
हां.
अन आप आपल्या भारतामध्ये पुरेसा समजा चाळीस हजार रुपये महिना पण भेटू शकत नाही, आपण जरी इतरिक कधी कामाला गेलो तर!
हो. किती वर्षं तुम्ही आता सर्व्हिस केला ती दुबईमधली
दुबई मधले तीन वर्ष आणि त्याच्यानंतर मला हे हॉटेल टाकून झाली जवळजवळ चार वर्षे.
हा.
चार वर्षात म्हणजे मी चांगलेच पैकी. डोनेशन बी केलंय पूर्ण माझ्या हाताखाली तीस कर्मचारीये
हां.
आणि मी स्वतः कूक बी आहे, माझ्या हाताखाली बी कूक आहे, जर समजा हॉटेलमध्ये जास्त कधी गर्दी पडायला लागली ऑर्डर पेंटिंगमध्ये ये. त्यावेेळेस मी किचन बी सांभाळू शकतो, त्यांना बी मदत करू शकतो माझ्या कर्मचाऱ्याला. म्हणजे असं नाही की मी खुर्चीवर बसुनये आणि चला बाबा मी नसत. फोनावर गप्पा मारू राहिलो नाही. तसं नाही. मी भांडे धुतल्यापासून सुरुवात करेल तुम्ही डायरेक्ट मॅनेजर. पूर्ण सी ओ बनेल विभाग हॉटेल लाईनमध्ये.
हम्म मस्तच.
त्यावेळेस सलूनमध्ये कामाला गेलतो त्यावेळेस मला भांडे धुवाचे अडीच हजार रूपयने महिना काम होतं.
अडीच हजार रुपये मंथली, महिन्याला.
महिन्याला.
तून तुमची सुरुवात झाली.
तिथून सुरुवात झाली माझी.
चांगलय आहे चांगलय आहे भरपूर प्रगती केला असंच तुम्हाला यश मिळत राहो.
काय म्हटलं?
हा असंच तुम्हाला यश मिळत राहू म्हटलं. असंच कष्ट करत राहा, अस यश मिळत राहू दे तुम्हाला.
तेच ना, हे माझे मित्रपरिवारनं मला कार्य ॲपमध्ये जोडून दिलं.
हा.
ते म्हणे, तुम्ही हे पण करून बघा. याच्यात पण चांगलं बेनिफिट आहे, चांगलं प्रॉफिट आहे. म्हणलं ठीक आहे. करू चांगलं जर वाटलं मला योग्य तर आपण कायम स्वरुपी राहु शकतो त्याच्यामध्ये.
होय.
हा.
हं.
ते मेन मुद्दा म्हणजे त्याला जे इथ, काय म्हणला?
हॉटेलमधली तुमची स्पेशल डिश कोणती?
व्हेजमध्ये विचारली तर, व्हेजमध्ये- व्हेजमध्ये घ्यायची जर ठरली तर व्हेज - तिरंगाई.
व्हेज तिरंगामध्ये काय येत?
व्हेज तिरंगामध्ये मिल्क पनीर भुर्जी. त्याच्यानंतर टोमॅटो करी.